नमस्कार कसे आहात
ममजेत तुम्ही कश आहात
मी पण खूप मजेत आहे तर आज आपण शहरी जीवन या विषयावर थोडीफार चर्चा करूयात
हो चालेल
तर म्हणजे शहरी जीवन तुम्हाला आवडतं का
हा बघा शहरी जीवन म्ह चांगलं पण आहे पण तेवढंच वाईट पण आहे कारण शहरामध्ये कस लोकांना टाइम भेटत नाही ज्यामुळे ते आपल्या घरच्या लोकांवर लक्ष देऊ शकत नाही आणि खूप वेळ अ वेळ खूप जातो शहरामध्ये लवकर त्यामु आपल्याला वेळेची टाईम कधी जातो हे पण कळत नाही
लीच जीवन असतं हे शरी जीवन म्हण कारण आजकाल ब लोकांना अस राहाला म्हणजे पस करतात काात म्हणजे एक लाईफाईल नाबद्दल आपुलके वाटते त्यांना पण माझ्या मते शहरात अनेक सुविधा उपलब्ध असतात चांगल्या शाळा आहेत महाविद्यालय आहेत मोठे रुग्णालय आहेत नोकरीच्या संधी आहेत वाहतुकीची सोय आहे पण एक नैसर्गिक जीवन असं शहरामध्ये नसतं. कारण धावपळीचं जीवन आरोग्यावर परिणाम. अं ते गाड्यांचा धूर याचा परिणाम आपल्या श्वसनावर होतो हे असे काही आजार पण जुळून जातात आपणाला शहरी जीवनामध्ये राहिल्यामुळं.
हो बरोबर. तसच आपण बघायला गेलो तर गावातलं जीवन हे शहरापेक्षा काही खूपच पटीने चांगलं असतं
हो खूप खूप आणि शहरी जीवना शिक्ष शहरात कसं असतं शिक्षण म्हणा रोजगाराच्या अनेक संधी असल्यामुं पण ग्रामीण भागातील आणिने लोक शहराकडे जातात. आणि शहरात असं म्हणजे काही समस्या देखील आहेत की म्हणजे वाढती लोकसा लोकसंख्या कारण प्रत्येक जण जर शहराकडे जायचं म्हटलं तर मग लोकसंख्या वाढते वाहतुकीची कोंडी होत चाली प्रदूषण झालं आणि अति महागाई झाली कारण आजकाल आपण पाहतोय कि प्रत्येक गोष्टीची महागाई ही दुप्पट तिपटीने वाढलेली आहे त्यामुळे. माणसानां शहरामध्ये गेलेल्यांना की म्हणजे रूम भाडं द्यायचं की म्हणजे कष्ट करून खायचं की वस्तू आणायच्या म्हणजे यातमध्ये खूप असं वैतागून गेलेले आहेत खूप असे लोक. पाहिचेे.
हो. अ आपण बघूच शकतो जसं की शहरामध्ये हे महागाई खूप वाढत चालेल. की त्या त्यामुळं खूपच लोकांना त्याच त्या समस्याच सामोरे जावं ला पण आता जे लोक शहरात जाण्यासाठी त्क आहे आपण त्यांना काय संदेश देऊ शकतो
कोणत्या लोकांना?
जे लोक शहरामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत
हा हा तर त्यांना आपण म्हणजे हे सांगितलं पाहिजे की बाबा म्हणजे शहरामध्ये हे ना जीवन नाहीये धावपळीचं जीवन आहे ते प्रदूषण होतं प्रदूषणामुळं मग आपल्या श्वसनावर म्हणा आपल्या आरोग्यावर परिणाम हो परिणाम होतो त्याचा आणि शहरातलं जीवन हे कसं एकदम नॅचरली असतं नैसर्गिक असतं. कार्बन डाय ऑक्साइड रोजचा आपल्याला एकदम असे सकाळची ताजी हवा जी असते ती आपल्याला चांगल्या थाने चांगल्या प्रकारे मिळते कारण वाहतुकीची धावपळ ही ग्रामीण भागामध्ये नसते. आणि शहरामध्ये कस वाहतुकीची धावपळ खूप असते कारण रोजच्या प्रवासात तासन त ट्रॅफिक म अडकून राहावे लागते त्यांना त्यामुळे वेळ आणि इंधन तिथं दोन्ही वाया जातं. कारण ते कंटिन्यू गाड्या थांबल्यामुळं पण इंधन. चा वापर जे असतो त्याचा निघणारा धूर म्हणा. हे माणसांच्या श्वसनामध्ये जातो लगेच त्याला कुठला तरी आजार जुळतो परत लहान मुलं असत. माणसच्या सोबत ते तस धूर जे असतो ते त्यांच्या परिणाम करतो मग त्यांना आजारी पडणं सतत काही. तरी दुखणं हे चालू असतं मग एका अर्थाने असं वाटतं की शहरी जेवण वाटी नाहीये.
हे बरोबर बोलले तुम्ही. तर आपण हेच बघू का आपण ग्रामीण जीवनात कसं राधाहू शकतो आपण हे बघू शकतो का गावामध्ये प्रत्येक सगळे लोक. असे एकमेकासाठी एक परिवारासारखे असतात एक कुटुंब सारखे असतात. अ ज्यामुळे एक एकाला काही त्रास झाला तर सगळेच अ गावकरी येेऊन त्याची मदत करायला प्रयत्न करतात आणि ब तिथ गावामध्ये आपण बघायला गेलो तर, स प्रत्येकाची शेती असते त्यामुळे ते स्वतःच पीक, स्वतःच करून घेतात आणि अ त्यांच्या न केमिकल न युज केलेले शेती पीक असतात, ज्यामुळे आपल्याला काही आजार पण होऊ शकत नाही आणि आपल्याला लागेल तसं आपलं जीवन पण होऊ शकतं. आणि असं नाहीये का, फक्त आपण शहरामध्येच जाऊन शिकू शकतो. गावात पण, जेवढेही आपल इंग्लिश शिकणं महत्त्वाचं ये पण तेवढंच आपलं मातृभाषा पण आपल्याला शिक यले पाहिजे.
हो बरोबर आहे आणि कसं आहे शहरातील हे हव-हवेचे जे प्रदूषण आहेत. ते मोठी समस्या बनलेली आहे आजकाल, कारण आपण मुंबई, दिल्ली, कलकत्ता अशे मोठ मोठे शहरां ना बघत किंवा त्या ठिकाणी बघतो आपण की. प्रदूषण म्हणजे हे लिमिटच्या बाहेर वाढलेलं आहे, ते कंटिन्यू वाहनाचा धूर, कारखाने आता मोठमोठे कारखाने ज्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी आपण पाहतो की अ प्रदूषण हे खूप प्रमाणात कारखानात तुन बाहेर पडतं कारण ते धूर म्हणा पर तिथून निघणारं घाण पाणी आणि ह्या धुळी मुळ ह्या कारखान्या मूळ पण आरोग्यावर एवढा वाईट परिणाम लोकांच्या होतोय, की जे आवाजाचे म्हणजे प्रदूषण वाढत आहे, एक सतत हॉर्न म्हणा, बांधकामाचा आवाज गर यामुळे पण लोकांना कसं असतं मानसिक ताण खूप वाढतो शहरामध्ये
बरोबर.
आणि श-शहरातील जीवन हे कसं आहे, वेग हे खूप जास्त आहे जीवनाचा वेग हा खूप फास्ट आहे शहरामधला आणि प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, कोणी-कोणाला बोलत नाही. कोणी कोणाकडे जात नाही. कोणी शेजऱ्याकडे जात नाही किंवा त्याला काही बोलत नाहीत, विचारत नाहीत, येत नाही, जात नाही किंवा नातेसंबंद जे असतात, ते काही कंटिन्यू तिथं शहरामध्ये येऊन राहत नाही. किंवा शहरातील लोक गावामध्ये येण्याचा योग पण कधी येत नाही किंवा ते आणतही नाहीत का तर त्यांचे धावपळीचं जीवन आहे, त्यांना ते अ तिथून सुट्टी मिळत नाही, तिथून येण्याची इच्छा ही काही जणांना होत नसते, यामुळे कसं असंत, नाते पण खूप दुरावले जातायत लोकांचे.
बरोबर. तसच आपण बघू शकतो. जर शहरामध्ये आपल्याला लोकं एकमेकाची मदत करायला तयार ना हॊ-होत नाही. त्याच ठिकाणी जर आपण गावात बघायला गेलो तर तिथले लोकं एक कुटुंबासारखे, प्रत्येक एका जणाची मदत साठी प्रत्येक जण धावून येतात आणि
हो.
दुसरं बघायला गेलो, तर तिथं शहरामध्ये लोकं आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नही, कारण अ-आई पण जॉबला असते किंवा बाबा पण जॉबला असतात, तर मग लहान पोर कशी घरीच राहतात मग त्यांची काळजी घेण्यासाठी लोकं नानी पण ठेवतात, काही लोकं शहरातले. तर मग, ते कस जे बाळाला आईची आणि बाबांची गरज असत
जे बरोबर ये बरोबर कारण ह्या वयामध्ये तुम्ही जे म्हणलं ते अगदी बरोबर आहे. की या वयामध्ये त्यांना जे आजी आजोबाचं जे प्रेम असतं. ते त्यांना मिळत नाही. याच्यामध्ये कारण ते नाणी लावल्यामुळे कस कसं असत! ती त्यांना सांभाळते. ती काही थोडीच आपल्या आजी आजोबा सारखं प्रेम देणार आहे. ती त्यांच्या पैशासाठी जॉबसाठी काम करते ते कि त्यांच्याकडून पैसे घेणार त्यांच्यात तेवढ्या टाइमिंग मध्ये मुलांना सांभाळणार असंच असतं! ते आणि ह शहर आपल्या ग्रामीण भागामध्ये कसं असतं! आजी आजोबा असतात. आपल्या पाठीमागे सांभाळणारे आपले नातेवाईक असतात. आणि याच्यामुळे कसं असतं. लहान मुलांना एक संवाद पण चांगला होतो. त्यांच्यासोबत एक काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात. आपल्या आजोबांनी हे सांगितलं. आपल्या आजीने हे सांगितलं. हे एक मुलांवर परिणाम पण चांगला होत जातो. याचा पण शहरामध्ये या सगळ्या गोष्टी उलट आहेत. शहरात राहण्याचा पण खर्च खूप जास्त आहे.
हा बरोबर मग! आपण तेच बघू शकतो. का शहरामध्ये मुलबाळांना वेळन दिल्यामुळे त्यांचवर किती परिणाम होतो. मुलं अं फक्त मोबाईलच्या नादी लागतात. त्यांना नात्याचं काही हे समज नसते. कोणाशी कोणाशी कसं बोलायचं काय बोलायचं बरोबर आणि तसंच आपण बघू शकतो. गावामध्ये तर आजी आजोबा मम्मी पप्पा सगळेजण आपण त्यांना वेळ देऊ शकतो. लहान बाळांना आणि त्यांच बरोबर बघायला गेलो. तर गावातले काही खूप अ मोठे लोक जे आपल्या आजी आजोबाहून पण पण मोठे असणार या लोकांच पण त्यांना प्रेम भेटत.
हो
आणि गावात कसं! सगळे लोक असे मन मोकळे राहात त्यामुळे प्रत्येकाचे घरातले थोडे फारचे लहान लहान मुलं असतात. त्यांच्या वयाचे सगळे जण अ रात्र झाली. का सायंकाळ झाली. का बाहेर खेळायला पडतात. त्यामुळ त्यांची फिजिकल ऍक्टिव्हटी पण खूप चांगली असते. आणि तसचं आपण शहरात बघायला गेलो का! पोर फक्त एकाच रूमामध्ये कोंडलेले असतात. त्यामुळे त्यांना काही फिजिकल ऍक्टिव्हटी होत नाही फक्त मोबाईल आणि मोबाईल मध्येच असतात. ते
बरोबर आहे. आणि शहरात कसं असतं. राहण्याचा खर्चही खूप आहे. एज्युकेशनचा खर्च खूप आहे. घरपाडे, वीज पाणी, शिक्षण, आरोग्य यावर पण अति लिमिटच्या बाहेर खर्च होतो. मग ते म्हणजे कसं आहे. शहरात आधुनिक तंत्रज्ञानाचा पण चांगला उपयोग करता येतो. पण म्हणजे ऑलाईन बँकिंग, डजिटल सेवा इंटरनेट अनेक कामे सोपी पण झाली आहेत. पण त्याचा दुष्परिणाम पण आहेत. चांगला परिणाम पण तेवढाच आहे. आणि त्याचा दुष्परिणाम पण तेवढाच होतो. आपणाला आणि शहरात कसं आहे. मनोरंजनाची बी अनेक साधने असतात म्हणजे उद्याने असतात. मॉल आहे चित्रपट गृह, ग्रंथालय, किंवा क्रीडा संकुलन किंवा एखादं पर्यटन स्थळ असत. कि हे पण एक अर्थानं चांगलं आहे. की जिथ माणूस थोड टाईम रमतो. जाऊन बसू शकतो. म आता धावपळीच्या जीवनामुळे लोक लोकां स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप
हो का?
त्यामुळे लोकांचा तणाव मणा रक्त उच्च रक्तदाब इतर आरोग्याच्या पण समस्या वाढू लागल्याता. आणि शहरात कसय स्वच्छता राहणे पण मोठे आव्हान आहे कारण प्रत् त्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.
बरोबर.
मला वाटतं शहरात संधी भरपूर आहेत पण त्याचा योग्य वापर करण्यासाठी शिस्त आणि जबाबदारी पण आवश्यक वास्ते
बरोबर.
चिला या विषयावर बोलून खूप छान वाटलं खूप माहिती पण मिळाली.
चालेल धन्यवाद.
धन्यवाद.